अच्छा मला वाटलं खूप वेळ लागला म्हणला आता लागत नाही.
नाही नाही बाळ उठल हो बाळ उठल हा त्या त्यामुळ म्हणून लव त्याला बघितल थोड आणि मग म्हटल आता
हा मला वाटल नाई तुम्ही कामात हे म्हणजे हे झाल तुम्हाला लागत नाहीये वाटल मला सर्वरचा प्रॉब्लेम हा ते एँपचा एक प्रॉब्लेम आहे जर आपण कन बोलत राहिलो ना म्हणजे सात अँप दाखवायला झाले ना अँप हँग होऊन जातय ते
हा होय होय हा प्रॉब्लेम होतय
आता मागच्या अहह मागच्या वेळेस तुम्हाला आलत का हेच टास्क का?
नाही न्हव आलते टास्क ते पण मी ऍक्सेप्ट नव्हते. केले तवा म्हणजे माझी नुसती डिलिव्हरी झाली होती. त्याच्यामुळ नाही ते झालं मला ते अ करता नाही आलं ना बाळ छोट बाळ तर छोट पण
हा आता वीस वीस कॉल होते ना? तर मी केले होते अगोदर पटपट आणि हम्म माझी मैत्रीण वगैरे होती त्यांनी काय केलं करू करू मग शेवटच्या दिवशी ना एवढा प्रॉब्लेम आला लास्ट डेटला सर्वर डाउन ऑटोमॅटिक कॉल डिस कनेक्ट व्हाय लागलंय पण सगळ्यांना मिळाले पैसे पण कॉल खूप प्रॉब्लेम झालय डिस कनेक्ट पोहचत हाय एक सेकंद सेकंदाला
होय तो पण म्हणजे ते ते होते काल माझं तस झालं मण मी म्हणते माझ्या फोनला काय झालं का काय म्हणजे म मुलगा गेम वगैरे खेळतो ना मग त्याच्यामुळं वाटलं की त्याने ते गेम डाउनलोड करून हँग व्यायलागला की फोन पण नाही त्या पूरतीच व्हायला लागलं होतं कार्यावरती तसं व्हाय लागलं होतं मग परत तो फोन स्विच ऑफ केला मग सरळ झालं, काय झालं नाहीच मग परत तो बंदच केला मग दुसऱ्या दिवशी आजच सकाळी चालू केला तो कट पण होईना आणि आवाज पण येईना अस फोन पण कट होईना अन लागेना पण कोणाचा आला तर तो कटच होईना असं झालत काल आता स्वयंपाक वगैरे करायचं असेल बाळ झोपलाय तर..... पर्यंत
अ नाही आज काय झालं सकाळी आम्ही जाऊ वगैरे येतो ना मग भरपूर स्वयंपाक झाल आ माझ्याकडनं आता आहे थोडंफार भा भाजी आणि चपा पत्या तर भात वगैरे लावतो म्हणून मी पण लोळत पडली म्हणल आता आलाय आपलं कामं पटकन बंद फोन घेतले की डोक्याचं टेन्शन जात
होय बई ती एकदाशी संपलं म्हणलं की संपलं एक
पुढ बोलून बोलून तोंड दुखालय माझं हा हा हा.
हा
सीरयसली तोंड दुखायलय बडबड बडबड बडबड करून
हो आणि काय बोलायचं काय किती बोलणार ना असं अस
आम्ही मागच्या कॉल ला प्रॉपर रेसिपी हे ते केलत पण ह्यावेळेस म्हणलं जाऊद्या तिकडं हाय असं नॉर्मल बोलायचं, लय काय आरी पडायचं नाही त्याच्या
तस ते हा
नाही नाही कन्सिडर धरतात त्यांचं काय म्ह
तेच ना मग त्यांनी ते सांगितले ना त्यांच ते काय ते त्यांनी दिलंय ना च म्हणजे ते ह्याच्या म्हणजे ह्याच्या ह्याच्या टॉपिक वरती बोला. मग ते टॉपिक वरती नाही माहिती नाही ना म आपण आपलं असं वेगळं बोललो तर मग ते एक्सेप्ट होतील नाही होत
होतय होतय होतय खूपच हेलाईल आता कुठलं झोपतायस दहा वाजत आलाय
हो ते पण य
आता उठून आवरायचंच का
तुमच्या तिकडची काय वेगळी स्पेशलिटी बनवतात की नाही रेसिपी काय आहे तिथे स्पेशालिटी तुम्ही राहता तिथे?
आम्ही असं व्हेजच खातो, त्यामुळे काही अ विषयच नाही. आपण जे काय बनवतो ते नॉनव्हेज काय आम्ही खातच नाही, त्यामुळे काय प्रश्नच नाही.
तिथं म्हणजे तुम्ही राहता तिथे
वेजच वेजच बनवतो आम्ही, आम्ही नॉनव्हेजच खात नाही, आमच जे गाव आहे तिथं नॉनव्हेज स्पेशलाय पण आम्ही खातच नाही. त्यामुळे आमचा लांब लांबपर्यंत काही संबंध नाही.
हा अच्छा अच्छा अच्छा म्हणजे पहिल्यापासून खात नाही का?
मी खातच नाही, आमच्या कास्टमध्ये खातच नाही त्यामुळे लहानपणापासून आम्ही खातच नाही कधी त्यामुळे असं का हा हा आमच्या दोघांचं पण नाही असलं काही नाही त्यामुळे काय नाही आम्ही आणि आम्ही दोघं एकाच अ नातातलेच आहोत त्यामुळे काय ते वेगळ
ह अच्छा अच्छा हा ते बर पडतय आपलं मग हा हा हा तेच की तुमच त्यांच अटचमेंट पण म्हणजे असत ना व्यवस्थिते आहे तेलं हम नाष्ट्याचे पदार्थ पाव भाजी वगैरे हा हा ते वेगळं वेजेच आपलं
प्रॉपर
ते पण म्हणजे व्हेज नाही व्हेज पण काय कमी आहे का बनवायची म्हणलं तर
खूप उठारेट आहे पण माझं बाळ सगळं खात म्हणून मी सगळं करते सारखं त्याला सग
त्याच्यासाठी थोडं क कमी तिकट कराय लागत अस
हा कमी तिकट पण तो प्रॉपर जेवण करतो नाही बाहेरचं काहीच नाही त्याला म्हणजे चॉकलेट चिप्स वगैरे असलं काही नाही आ त्याला. मोबाईल त्याशिवाय नाही बिस्कीट एक नाही फ्रूट्स आणि चपाती भाजी आणि नाष्टा त्याचे पदार्थ आम्ही हॉटेल ला गेलो तरी त्याला अ शक्यतो घरात ना खाऊ बनवून नेतो नाही तर लेेतली दा खिचडी घ्यायची त्याच्यासाठी त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही आता इवन आपण आइस्क्रीम जरी खायला तरी तो नाही म्ह तो म्हणतो शि आहे मम्मा नको मला हा म्हणजे त्याला ते सवयच लावले हा म्हणजे आमचं असं. म्हणणंय दोघांच की जोपर्यंत आपण त्याला कॉन कन्ट्रोल करू शकतो तोपर्यंत कस करायच ते त्याच्यात आणि मेन मी खूप ऐकलंय की, जे लहान पहिलीच त्यांना ती टेस्ट नसली तर ते मोठेपनी ते खाणारच कस. दिल्यात असं मी ऐकलय आता माहित नाही हा किती?
हां चाल होयचकी
जोपर्यंत पॉसिबल आहे हा तोपर्यंत प्रयत्न आहे की नाहीच त्याला द्यायच.
म्च हे बरं आहे आपलं. तुमचें क
पाहिजे तेवढे फ्रूट्स खा! मग त्याच तस सकाळी उठणे दूध पिणे नऊच साडे नऊला नाष्टा करायचं प्रॉपर तर बाराला जेवण एक दोन ला जरासा राईस खातो. पाच वाजता कंपल्सरी तुम्ही त्याला फळं पाहिजे म्हणजे पाहिजे. कुठलं पण द्या पण होय सगळी फळं खातो तो आणि रात्री साडेसात ला जेवण.
हा
संपलं. वेगळं काही नाही त्याला तेच खायचं ना मग ते तू रत्ताळे खा शिजवून द्यायचं. तवा जे पौष्टिक हाय ते सगळ द्यायचं त्याला हा मोबाईल पण नाही आपणच घेऊन बसायचं नाही त्यामुळे तो मोबाईल माग अशक्यच नाही.
हाव ते पण हाय पीच मी माझ्या पै मुलाला तसं आहे मोबाईल थोडा बघतो. तो-तो पण अ जेवण वगैरे तुम्ही बोलताय ना तसच अ त्याच आहे त्याला अजून पण अ चॉ अस बाहेरच वगैरे काय नाही. प्रॉपर चपाती, भाजी ई तो तर सोडा मोठा झालाइस. थोड आता पण बाहेरच आता आ म्हणजे पहिल्यापासून अजिबातच सवय लावली नव्हती. आता तो आठ वर्षाचाय मग तिथे पप्पांचं पण तसये त्याच्या आणि माझं पण तसच मग बाहेरच वगैरे कधी तरी असं असतंच की आ आपल्यालाज एखाद वेळेस वाटत ह म देतो आम्ही. नाही इथं आल्यावर मग माहेरी तर मग काय नाही. त्याच्या जो म्हणेल तो आता ऐकतच नाही. ए पै ह्यानी खाल्लय ना म मला पण ते चॉकलेट दे. मला पण ते आईस क्रीम दे झालं.
कुठ पण इव्हन त्याला घरी येता गावी गेलं की देतात सासुबाई बिस्किट. पण आमचं स्ट्रीटली म्हणण असत. सुट्टी नाही त्याच्यापेक्षा तू चार फळ दे त्याला खाऊ दे पण एक बिस्कीट अजीबात ना
ह-ह-ह नाही त्याला हित आम्ही हम आमच तिकडे असतय तसंच ती त्याच्यासाठी म्हणजे ठीक तेला जेवढं जमल तेवढं करतो. पण तिकड नाही. म्हणजे माहे ते आल्यावर लाड मामा
नाही मी तिकड पण सांगून ठेवलंय असं पण तर मी राहणार नाही. त्याच नुकसान नाही क जे आम म्हणजे आपण केले ते त्याला नको तसं त्याला चांगलीच सवय लागू दे.
तेच ना ते ते आता पण त्याला पण कळतय ना आता तुमचं बाळ हायती. ते बाल लहानये ना मग नाही. नको म्हनल्यावर हे तस ते बाळ माझ आता मो तो झालाय माझा मोठा मुलगा. त्याच्यामुळं नाही तो पण ऐकत नाही. आणि मग ते पाहिजे त्यानी बघितलं, दाखवलं झालं आता. हं हा मग नको म्हणायला पण येत नाही, त्याचा रडून दंगा. ते बाई खा बाबा पण तिकडे नसतंय आम्ही राहतोय ना तिथं नाही. त्याला तेच म्हणते तिथं स्कूल आहे त्याच जास्त वेळ जास्त स्कूल वगैरे असत ना
हा, हो चित्र आता सगळीकडेच आहे. स्नँक्स, जेवण व
हा मग त्याची शाळा जास्त वेळ असते ना तिथे. हम्म शाळा जास्त वेळ असते ना मग तिथं त्याला एकदा स्नॅक्चा वेगळा म्हणजे फ्रूटचा वेगळा
हो येत सगळं शाळेत कंपल्सरी केलं ते. कंपल्सरीच आता लहान यु युकेजी, एलकेजीच्यां पोरांना की नाय फिक्स मेनू, फिक्स सगळं वेगळ काय नाय.
तेच की हा अस
ती पोरांना पण चांगली गोष्ट आहे.
हम हम ते आता बघा माझ्या मुलाची तर शाळा तिकडे शाळा जास्त वेळ असते. साडेआठ ते सकाळी साडेआठ ला जातो. तो संध्याकाळी चार साडे चारला घरात एवढा वेळ शाळा आहे त्याची हा शाळा जास्त वेळ मग शाळेत तेवढ्या मापात त्याला सगळं लिमिटेड तेवढं सगळं डबा पण ड्रायफ्रूटस् किंवा ड्रायफ्रूट चा लाडू म्हणा असं द्याय लागतय. एकाच फ्रूटचा बॉक्स मग त्यात तुम्ही काय पण फ्रूट द्या, सॅलेड द्या, काहीही द्या असं. काकडी व घरी काही चालते जे हेल्दी जे अस ते, ते बघतात ना चेक करतात. थोडं बिस्किट वगैरे सापडलं की हो पॅरं लगेच येतय स्कूलमध्ये. असं मग त्याच्यामुळे ते हो, हो. चालतय, चालतय.